हॅलो
हा बोला
बोल
झालं जेवण. नाही काय मला पण आता काम होतं म्हणून म्हटलं यांचा फोन येणार होता.
हो हो ते मैत्रिण आली होती ना माझी. तिच्याशी गप्पा मारत बसले आता जर हा होताच त्याच्यामध्ये टॉपिक कॉलिंगचा पण
आ
कॉलिंगचा पण होता तिच्या थ्रूच करते ना मी हे सगळं.
हा हा हा.
हा मग आता ते लिमिट दिल्यात ना त्यांनी परवापर्यंतची. की कंप्लेट करून द्या परवापर्यंत आम्हाला तर मंग ते चालल होत आमचं. डिस्कस कि काय करायचं? ते आता म्हणले मी तुला पाच करते तु मला पाच कर. म्हणला ठीक आहे. मग काय चाललंय चहा वगैरे घेतलास?
नाही मी नाही पित चहा, चहा नसतो प्यायचा.
बरोबर बरोबर.
अलीगरोना
हा दीदी.
तर म मला सांगत होते की मला कोण फोन करू म्हण.
हो नाही तुम्हा दोघींना ऍक्च्युली मी सांगितलं मला तिने एक्चुअली तुमच्या दोघींना नाही करता येणार का तर तुमच्याकडे तो टास्क हे केलेलं नाही आता आम्ही हे केलेले आहेत ना त्यामुळे
हा.
हा तुम्ही कसंं स्टुडंट आहात शिकत आहात मग तुम्हाला बाकीच्या हे किरकोळमध्ये ठीक क बाकीच्या गोष्टींची नाही गरज.
हम ह
हम्म ते असं बोलू आपण नंतर त्याच्यावर साध्या कॉलवरती. मग काय आज मेनू?
नाही सकाळचच भात आणि ते आहे ते खायचं. चपाती नाही सकाळी
हम्म
चवळी
अरे वाह!
ती चवळी चपाळी सोबत कमी आणि कोरडीत जास्त अर्धी चपाती आणि बाकी सगळी कोरडीच खाल्ली.
हो का? मला पण मटकी बनवणार होते आता पता गोर ते अंड आणून दिलात ते मा अंडी बनवला पज्जेन ह
बाकी
ह
रऋणाली जेऊन बोल होती का नाहीय
दे ना. खूप छान बनवतय ती. चिकन वगैरे खूप सुंदर बनवतय. हम्, छान असतात तिचं असं जेवणा, जेवण असतं बनवती ती. मला ते पार्लरवालेयत की नाही
त्या पार्लरवाल्या, तू जातेस बघ.
कराडमध्ये?
हा, हा.
हा- हा.
तिला जरा आ, म्हणजे का काय चार्ज घेतात? ह्याला. स्ट्रेटनिंग कराय, करायची असेल तर.
ते मी एकदाच गेलेली. ते पण त्या दिवशी, ऋणाली सोबतच गेलेली. त्यांनी अंडरम्स माझे केले. मी वॅक्सिन, नॉर्मल व्हॅक्सिन केली तर, नव्हतं एवढं नव्हतं पेन होत. पण त्यांची ती, रोल ऑन टाईप होत का नाही
हम.
त्याच्यामुळे ज्या वॅक्स अप्लाय करताना पण इतका जोरात दुखत होतं. त्याच्या नंतर मला असा डाग असा पडल्यागत झालेला, असं बर्न झाललच.
हो का? ते सो सोसला नाही तुला. किंवा ते जास्त हे गरम असेल जास्त.
नाही ते, त्यांनी ते निट गरमच नव्हतं केलं. ते स्टिकी होतं ना भरपूर.
अच्छा.
ते अप्लाय करता ते हेअर सोबत तर खूप हे होत होत.
म इथेच करून घ्यायचं ना. आता मी पण करतो ना. रोणू करते ना वॅक्स.
माजं मीच करती. व्हॅक्स स्ट्रिपन, माझी मीच करती. पण या वेळेला मी तिकडे गेलेली.
नाही मला काय ते, ऋणून दिली कल्पना, म्हणून म्हटलं. विचरायचं त्याना होतं. तिथं किती चार्ज घेतात स्ट्रेटनिंग आणि म्हणजे
नंबर आहे माझ्याकडे. बघते मी, शोधते आणि पाठवते. त्यांचं कायतरी आता ऑफर चाललेलं रिसंटली.
हो का?
हा, फेशियल आणि काहीतरी - काहीतरी, बोलत होत्या. मला तर कळालंच नाही.
स्पाची वगैरे चालू आहे का?
हम्, फेशियल वगैरे म्हंटलं. असेल काय माहित.
स्पाची वगैरे असेल तर, जरा घ्यायची बघून पण. परमनंट पा पाहायची असेल तर, मंग हो कसं होतं? तेवढंच छान. मी पण काय केलं होतं, मी पुण्याला ही गेली होती की नाही, दिवाळी तेव्हा मी, परमनंट स्पा केला होता. दोन हजारचा हे आणल होत. शॅम्पू, पण ते शॅम्पू नंतर तर मी अचानक एक, दोन- तीन, दोन महिने होते व्यवस्थित. तीन, तीन महिनेणं ते हा, हे असे परत झाले. ते परत असं वाटलं की, त्यांनी आपल्याला जरासं शेंडी लावली.
मला तर हे खूप त्या अशी खाली, स्प्लिटस भरपूर होते केसांना.
हो ना?
त्यामुळ मला खूप जास्त केस कापायला लागली. लेंथ माझी लय कमी झालेली आहे अहो.
नाही मला ते म्हणलं होत तिथे विचारून जर तेणूचे केसांना किंवा ते प्रोटीन करत असतील तर प्रोटीन करून घ्यायच. प्रोटीननी पण हेर चांगले राहतात ना?
हो हो!
काय? मग आता काय स्वयंपाकाला नाही बनवणार ना तेच?
चपाती बनवणार आहे फक्त तिच्यापुरती दोन चपात्या बनवायच्या. दोघींना काय बनवायचं दररोज प्रश्न पडतोय बघा.
खर आहे खरं आहे आम्ही तर चैत्रन हे इकडे तिकडे असले ना की मग आम्ही पण असं कंटाळा येतो म्हणजे काय बनवायच दोघींसाठी.
हा ना! आमच्या तर आठवड्यातनं आठवड्यातन दोन तीन वेळा सहजच मसाले भात बनतो. आरामात दोन तीन वेळा होऊन जातो मसल म मी तर मग भात आणि आमटी.
बरोबर आहे आम्ही पण मध्यंतरी सारखं मसाल भातच बनवत होतो. ऋनू छान बनवते!
हम् हम हम!
मम्मीशी चर्चा केली का त्या माझ्या ह्याच्याबद्दल?
हम्म हा केलं केलं.
काय म्हणाल्यात?
नाही काय म्हणाली सामान संपलं तर संपलं गेलं तर गेलं. आणि आता काय झालंय पुढचा रस्ता रुंदीकरण वगैरे चालू आहे ना. त्यामुळे जे पुढची जी एक्स्ट्रा जागा होती ना
हा!
ती सगळी अशी हे झाल्या ते रस्त्यामध्ये गेल्या आता परत आता नाले वगैरे बांध काम येणार.
बरोबर बरोबर!
बघूया आता काय होतय.
हम्म बरोबर आहे. असं काय नाही आहे स्टॅटसला वगैरे ठेवून मला सांगितलं तरी कळतय मला तुझ्या स्टेटसला ठेव तुला पाठवीन मी फोटो.
हा!
अ बऱ्यापैकी आता माझं पण मी युट्यूबला चॅनल त्यासाठीच ओपन केलाय.
हा हा.
मिळेल तेवड
मी तर आता इन्स्टा साठी टॉपिक शोधलाय खरं! तर त्या वरती मी म्हणतीया आठवड्यातन ऍटलिस्ट एकतरी रील अपलोड करणार. फनीवाले म्हणता असं म्हणजे तीन पर्सन ज अस दोन मुली आणि एक मम्मी असा सीन क्रिएट करून थोडी फनी मुमेंटस टाकून बघूया आता
करायचं छान आहे ते छान आहे तुझं मी पाहिलं आवडलं मला
हा हा
विशेष तर तुला वेळ आहे ना मग ते सक्सेस होईल
आं
तुला वेळ आहे ना ते करता पण आले पाहिजे न ग ते पण महत्त्वाचं आहे ना
हम्
आता आम्ही ठरवत असतो पण आमच अजून फिक्स कधी झालेलंच नाही
हम्म
आता मी मैत्रिणी मैत्रिणींनी पण एकदा आता कप्तानाच घेतला होता आम्ही चौघंनी
ह
आणि दोन वर्ष होतील बघ या महिन्यातच पुढच्या महिन्यात सॉरी
ह
दोन नाही तीन तीन तीन वर्ष तीन चार वर्ष हम् काही नाही बघ कप्प नाही काही नाही मी तर घातलंच नाही तला बघून कप्तांना आणि
नक्की काय करायचं होतं
ते अ लाईन मध्ये थांबून अशी पोहोच द्यायची होती ते तटनची तयटनत नाही का ती पोस ती पूज आणि गाण्यावर रील करायची होती आता मी जाताना दोन रीलस केल्या होत्या एक गाडी म केली होती मी अक्च्युली माझ्या दोन्ही पण गाडीमधल्याच होत्या
हम्म
ते मला नाही जास्त ऑपरेट करतायेत कसं करायचं त्यामुळे तू आता एक दिवस आलीसचणार की जरा थोडंस तुझ्याकडूनच आयडिया घ्याव्यात
हा मी पण शिक त्या कारण क आपल्याला कोणी डंग वगैरे हेल्प करणार हो त्या व्हिडिओ साठी माझे म सगळे करून ड्राय करते बघं
हम् आम्ही कसं फ्रंटला मी तरी तसं डायरेक्टली नाहीयेत आपण आपलं मी पण आता हे बघ व्हिडिओज टाकते स्वतः स्वतः टाकते मग पाहते थोडा वेळ कुठं जायचं मग सॉग ठेव कुठे काय कर
हम्म हम्म् बघू उद्या आली तर येल मी जव
ठीक आहे चालेल ना ये ये
तरुणाली मला आजच म्हणत होती तु मला घरी यायचं होत
हो का
हम्
चालेल ये उद्या ठेवते मी
हा हा
हा बाय बाय
हा काय